हा ता, हा आ बोला ना ताई.
काय आज काय नवीन?
आज नवीन ड असं काही नाही, आज जस् गंगेवर गेलेली एकमुखी दत्ताला मस्त थोडस असं. फ्रेश वाटतंय आता. तुम्ही, तुमचं काय चाललं? तुम्ही काय कर ता जेवणानंतर?
मी आता शपावली म्हणू शकते.
अच्छा ओके मग तुम्ही एकटं करता की मग. ग वहिनी अन् ते असतात.
नाही नाही मी आता एकटी करते, कारण की बाकीच्याचे काही ना काही चालूय काम. मुलांचे चेस खेळण्यात आली त्यांचा फेवरेट गेम चेस तर माझा मुलगा आणि म वहिणींचा मुलगा दोघं चेस खेळताय. आणि ती छुटकी आमची, भाबिंची माझ्या ती त्यांच्यामध्ये लुडबुड करते.
ओके हा तो त्यांचा जन्म सिद्ध हक्क असतो. तो ना मोटर डिस्टर्ब कर.
ती लुडबुड करते, नंतर ह्या दोघांना काही डिस्टर्ब झालं हो ते ठीकये, पण हे हे डिस्टर्ब झाले का मग? यांची चिडचिड होते.
बरोबर आहे आणि ना ते आपोजिट जेंडर असलं का त्यांच लवकर जम मत् नाही.
नाही यां आमच्या ह्याच्यामध्ये आसं हाय, हा ते होतं नाही पण ती कशी झाली? ॲक्च्युली ती टॉम्ब बॉय झालेलीए.
अ मस्तच
कारण की दोन्ही मुलं हाये ना हे. ही दोन्ही मुलं आहे ना, त्याच्यामध्ये टॉम बॉय
मग तुम्हाला एकच मुलगा आहे.
हो मला एकच मुलगा पण, हे दोघं पण मग आम्ही इथेच असल्यामुळे की लहानाची माझ्या जवळच म्हणजे आम्ही होतो ना तर मग त तिला
दादाचा मुलगा आहे ना म्हणजे त्याला असं असतं मी थोडा वेळ बाहेर गेली आणि परत आली का तो इतकं छान असं हे करतना म्हणजे अपेशन नसतनाते. आपलं आणि त्या आपलं, आपलं काय आहे दादाचं काय आहे किंवा सासरी पुतणे काय एकच होऊन जात ते हा.
आम्ही बाहेर पण जातो, ते आमच्या बरोबर असते ना, तर सगळ्यांना वाटतं की ती, आमचीच मुलगि आहे म्हणजे मी माझे मिस्टरम जेव्हा जातो तर ती जर बरोबर असेल म्हणजे. म मोस्ट ऑफ दी लोकांना वाटत की आमचीच मुली आहे इव्हन मुलाच्या स्कूलमध्ये पण ती ओपन हाऊस आणि ती आमच्या बरोबरच येते ना. तर जेव्हा जेव्हा आता आम्ही गेलो होतो सगळे बोलायचे तीच अडमिशन का नाही करत आहे तुम्ही इथे म्हटलं आलरेडी तिचं दा दादाच्या स्कूल मधेच झालेलं आहे. पण मग त्यांच म्हणण मग आनयची पण बहीण आहे ना. म्हटलं हो ह्याची बहीण. त्यांचा सगळ्यांचा प्रश्न असत. अश्या वेगवेगळ्या गोष्टींच हे होतं. मग ते
हो हो. नाही मग तेच ना आणि ते खर तर ना त्याच नात्यांना जास्त अर्थ असतो. म म्हणजे आपण म्हणतो ना.. की कधी कधी तर मग बाय ब्लड जे रिलेशन असतात. ते पण एकमेकांचे नाही होत पण मग कधी ह जीन्स आणि ते आणि ॲक्च्युली आपल्या वेळेस तरी ठीक आहे. आपल्या आईवडिलांना पाच, पाच सहा, सहा बहीण भाऊ होते. सहा, सात होते. तर आपल्याला बाकीच्या नात्यांची गरज नव्हती. किंवा असं हे नव्हत. म्हणजे माझे पप्पा ते सहा भाऊ होते. तर त्यांना असं वाटलंच नाही की बा बाहेर कोणी पाहिजे आपल्याला. त्या आपली फॅमिली आता आम्हाला वाटत की नाही अ म्हणजे स्वतःच्या आहेत, पण आपल्याला आपली चुलत भाऊ पण पाहिजे, आता मा माझी एकचये. माझ्या दादाच एकचये. आता मग मी असा विचार करते, अरे आपल्या नंतर आपल्या पोरांना कोणये? जसं आपल्याला काका होते, आत्या होत
अक्चुली ना याच्यावर मी बोलू का? ह्या गोष्टीवर ना अ सिंग कारण की माझा मुलगा एकचये, तर मला खूप जणांच म्हणन की, तुझा मुलगा एकच आहे. तर त्याला बहिण नाही, भाऊ नाही. जस तुम्ही म्हणता ना सेम तसच की तुला भाऊ नाही, त्याला बहीण असं सगळे म्हणू शक उद्या जर गरज पडली तर? जशी रक्ताचे नाते एकमेकांकरता उभे राहतात, त्याच्याकरता कोण उभे राहणार? त माझं सगळ्यांना एकच होत, मी त्याला असं करणारे की आज त्याला जर गरज पडली, तो जेव्हा उभा राहील ना तिथे त्याच्या आजूबाजूला सगळे उभे राहतील, कारण की तो जरी त्याला नाते जरी आले त ब्लड रिलेशन जरी असले, आताच्या ह्या जगात मी हे नाही सांगू शकत की ते त्याला किती धरून राहणारये जर उद्या त्यांच्या मध्ये काही अ वाद झाले काय झाले आता आपण हे पण पाहतो सखे भाऊ असो, बहिणी असो एकमेकांच्या जी वावर उट
तर मग ते कि सगळे तसेच पाहिजे. त्याच्यापेक्षा जर असे दुसरे पण होतात ना, की जे एकमेकांना विचार म्हणजे असो हे असो किंवा बही आपल्या आ बु बूवाजींचे, काका ते कोणाचेही मूल असो किंवा ते नाही आपले फ्रेंड सर्कल किंवा त्यांचं फ्रेंड सर्कल असो कणे तुम्ही नाती मनापासून तयार करा ते तुमच्या बरोब पण नक्कीच उभे राहत
म्हणजे मी पण आता म्हणजे असं अ हे होत ना, तर मला कधी कधीेत येत डिप्रेशन कि नाही की माझ्या नंतर माझ्या मुलीचं कोणये? काय असं मला स्वतःला फील होत मग मी केलेला प्रयत्न असा की नाही ठीकये, माझ्या दादाचं बेबी येईन. मंग ते दोघं राहतील, एकमेकांना असं. पण मग जेव्हा माझा दादा बोलून गेलेला ना, मला की नाही म्हणे सख्खे सख्ख ते सख्खच असत ना ला इतक म्हणजे त्यावेळेस अस वाटलेलं पण परत नंतर म्हटलं सख्य ते सख्ख राह त असं जर म्हणणं असेल, त मग बाहेर आता की ठीकये माला मला तू ये, तुला मी ये आणि माय तू तुझं म्हणजे सेकेंड चान्स घेशील तेव्हा होईल, पण म्हणजे असं तू माझा सख्खा भाऊ असून पण तू जर असं बोलू शकतो, तुला सगळं सिच्युएशन माहिती असल्या, मग काय उपयोगये उलट बाहेरचे जे असतं ते आता आमच्या समोर जेव्हा ती जाते ना ते एकदम तिला म्हणजे, असं मानत तच नाही की ते आपले नेबर्सये का काय मी पूर्ण दिवस हक्काने म्हणजे सोडू शकते, त्यांच्याकडे ते खेळतात मस्त म्हणजे असं हा सरी की त्याच्यात अ म्हणजे ब्लड रिलेशन्स झालय आता म्हणून कधी कधी मला येतं डिप्रेशन त्या गोष्टींचं, पण
हा ते थोडस आता असं होतं मला की फॉलो करताना थोडस असं किंतु परंतु येते म्हणजे कधी कधी
होत होत हम्म हॅलो हो ना हॅलो हॅलो